हॅलो?
हॅलो? हा, ऐकु येते का? हा, यालाय यालाय.
हा, बोल
आवरलं का नाही जेवण?
झालं झालं, आत्ताच झालंय, आवरल.
हा.
हा, येवढ का वेळ? तू कॉल करू तो ऑनलाईन या म्हणलीस, लागला नाही का लवकर?
हा, नाही लागला, म्हण
हा, जरा होतय असा प्रॉब्लेम.
तस वरण आहे तो नंबर कॉपी करायला गेला ना, तर लागत नाही, त्यामुळे
नाही नाही, नंबर टाकावाच लागतो, कॉपी पेस्ट नाही करता येत. हम्म! मी पण प्रत्येकळी नंबर टाईप करते, मगच कॉल करते.
त मी काय करते, व्हॉट्सअपवर कस पण मेसेज कर असतात ना, तिथून कॉफी करते, आणि इथे टाकते, मग ते होतय.
हा हा हा हा.
हम्, वरन कॉपी करायला गेल ना, म झाले असं म्हणतय ते.
हो हो हो.
मग तोच कॉल डबल असल्यासारखं दाखवत असेल ना? ए सिस्टीम मध्ये पण, ए सिस्टीम मध्ये पण, अपडेट असतेय सगळंच. समजतय.
होय होय.
हम्म! आणि? आता तब्येत बरी वाटते ना तुला?
हो, आता बरं वाटतय.
काही त्रास नाही ना?
नाही नाही, आता काही त्रास नाही, आता ते कॅल्शियमच्या अताच्या गोळ्या मी घेतल्यात बाहेरून
हम्.
त्या कॅल्शियमच्या गोळ्यामुळे, एक दोन दिवस कमी झालं सगळं. म्हणजे सगळं अंग तेने दुकरत होत, हम्म! आताना थोडं थोडं होय होय, विकनेस वगैरे कमी वाटतोय.
हा.
पण आता कसं व्हालय, थोडं थोडं असं चपाती वगैरे खाल्लं, मसाल्याच खा पोटत दुखायला लागलय.
दुखायलय, मग पाणी वगैरे कमी पडत असल.
म्हणजे पाणी कमीपडल्यामुळे पण दुखतंय का पोटात?
होय होय, कारण कसं आहे, आता थंडीचं वातावरण असल्यामुळे पण जास्त पाणी पण पत नाही.
होय.
मग त्यामुळे ते तसं होतय.
हम हम, म्हणजे एखाद्या वेळेस दुखायला लागलय पोटात. म्हणजे वरती पण त्यांनी खाली पण अस दुकाय लागलय.
हा ओटीपोटात वगैरे म जरास कोमट पाणी वगैरे प्यायचं ना.
कोमट पाणी ह ह
हम्म
म्हणजे एकदम थंड पण पाणी प पितोय ना त्यामुळ पण असं थंडी पण होऊ शकते.
हा हा.
हम्म
गोंधळ चालूय की
होय मुल हाय ती खेळाय लागलय.
हूं हूं हूं घेत तोय असतील त्याला
होय तो दंगा कराय लागलय जरा
हा हा ह
ते त्याजे आजोबा
हां हां बरंय मग.
हम्म खेळतात ती आवाज करून करून खेळतात दोघजण पण
हा हा हा ह असुदे तेवढच बाळाबरोबर आजोबांना पण एंटरटेनमेंट होते.
होय.
हम्म हा हं मग
मग आणखीन काय
हम्म काय नाय ते मुलग्याचा अभ्यास सांगायचाय त्याबद्दल सारखं विचारतय. हम् म्हणजे असा लय काय ते अभ्यासाला जोर येते ना
होय काय.
हम्म
बाकी वे काय नाय.
नाय बाकी वेळत तर शाळेला जायला पण होत नाय.
शाळेला जाताना पण रडत बसतय घरात.
हम्म लवकर जायला नको काय नको आणि रोज काय असं नाटक आज सुट्टी घेऊ का? आज एक दिवस सुट्टी घेऊ का? अस करतय.
शाळेला जायचां कंटाळा
हा कंटाळा आलाय म्हणजे रोज करणार मग कसं पाहुणे वगैरे आले ना त्यांना सांगायचं तुम्ही आजच्या दिवस राव्हा की म्हणजे ह्याला पण सुट्टी घ्यायला एक तेवढच निमित मिळतय ना तुम्ही आजच्या दिवस राव्हा की म्हणजे मी आज शाळेला जात नाही आज मी पण घरी थांबतो. हम् पाहुण्यांना पण माहितय हो याच्या सुट्टीसाठी आम्हाला घरी थांब म्हणतोय.
ए स स.
तेनी म्हणतात हा तुला सुट्टी पाहिजे असेल म्हणून आम्हाला राह म्हणत असशील.
त्याची आत्ती वगैरे आली की नाही त्याला तसच म्हणत्या काय तुला सुट्टी पाहिजे. जय म्हणून मला राह म्हणतोयस.
ह..
हम्म. तरी आता यावर होय हुशार आहे. ह तरी आता या वर्षी जरा कमी आहे नाही तर. मागच्या वर्षी खूप त्रास दिलाय त्यांनी शाळे शाळा शाळेला जाण्याबद्दल.
होय.
होय रोज असं उठलं की नाही चालूच याच रडायचाच मला जायचंच नाही. आणि एक आहे की नाही. त्याला म्हणजे कधी तर आजारी पडला म्हणून जाऊ नको म्हणलं तरी पण ते ऐकत नाही. त्याला असं वडून जरी बसवलं तरी पण नाही मी जाणारच. एक जातच नाही आणि एक राहतच नाही दोघ दो वेगवेगळे आहेत. अ त्या त्या मोठ्याला तर की नी. एकदा असे डोळे वगैरे पूर्ण लाल झालते सुजलेली सर्दीमुळे वगैरे काय? आणि त्या दिवशी राहा राहा म्हणून सगळे घरी घरचे सांगत होते आम्ही जाऊन शाळेस..... सांगतो जाऊ नकोस काही नाही तर त्याला शाळा सोडून घरी करमत नाही नाही म्हणाय लागला मी जाणारच मग तो तसाच गेला शाळेत. हो तसाच गेला आताच.... हा त्याला जास्त आवड आहे आणि ह्याला अजिबातच आवडत नाही.
याला नको म्हंटल तरी यायलाच तयार आहे म्हणतंय.
हा हा ह्याला फक्त कारण पाहिजे. अभ्यास वगैरे सगळं करतय अभ्यास वगैरे सगळं लक्ष देऊन करून वाचन करते. आता अस फोन वगैरे आणून देताना कोणाचा पण फोन आला तर आता दुसरीलाच आहे परंतु आता फोन वर सगळे इंग्लिशमध्ये नाव वगैरे असतात ना.
होय.
हा फोन आणून देताना सांगतो कोणाचा नंबर आहे मग माझ्या कामावरून वगैरे कोणाच पण आलं तरी पण त्यांचं नाव घेऊन सांगतेय.. मम्मी हा हा याचा कॉल आहे बघ घे म्हणतोय, इतका हुशार पण आहे म्हणजे.
तुशारलासाठी शालाच जायंच नाही मला
हा फक्त जायचं नाही शाळाच घरी आणायला पाहिजे.
शाळेलाच आणताय घरी.
हम्म तेच की शाळाच घरी आणायला पाहिजे. हम्म आणखी.....
आणखी.
आणखी मी परवा एक मीशो वरून ड्रेस मागवला एक लहान मुलगीचा वाढदिवस, आहे त्यामुळ इतका सुंदर ड्रेस आलाय मीशो वरून.
होय! म्हणजे कस म्हणजे फुल असं राऊंड वगैरे फ्रॉक?
हा फ्रॉक फ्रॉक मागलाय नाही आहे लहान दोन-दोन वर्षाची आता तिला तिसरं लागनार. म त्यासाठी मी मागवले ते हा! इतका सुंदर. फ्रॉक आला आहे, ते फ्रॉक बघितल्यावर ते असं घालून फिरूत होत्या अस वाटाय लागलंय एवढाच सुंदर फ्रॉक आलाय, त्याचा त्याला कलर पण खूप छान दिसालाय होय. म्हणजे पहिल्यांदा मिशो वरन काय तरी मागवलं ते इतकं छान आलं असं झालंय.
व्हय काय म्हणजे बाकीच्या वस्तूंपेक्षा हे तर चांगली भेटली.
हां लईच चांगली भेटली बघितल्यावर अस असे एक वेगळच वाटाय लागलय त्या ड्रेस .
हं किती ला असते.
आणि प्राइज हाये एकशे पंच्याण्णव काहीतरी प्राईज आहे त्याची.
म्हणजे दोनशे रुपये मध्ये, मग चांगलं आहे कि.
दोनशेच्या मानान खूपच छान आहे असं वाटत नाही दोनशेचा असल.
हा हा!
छान आलेत फ्रॉक खूप छान आहे. म्हने मिशोवर एखादा प्रोडक्ट पण किती छान मिळू शकतो.
मिळते एखाद्या वेळेस डिफेक्ट वगैरे आला तर काही चेंज पण करता येते.
आणि तेच दुसरं मागव दुसरा प्रोडक्ट मारला साईज ला आलाच नाही तर व्यवस्थित. जन्मलेल्या मुलग्याला साईज येईल, अस एवढा साईजचा होता तो.
हा नाही म्हणजे मी पण मध्ये कसं ते. हं ते मुलग्याला ते मासे असतात की नाही ते पळण्याची सवय मग त्याला ते बाऊल पाहिजे होत, त्याच बाऊल कसं ते उन्हाळ्यात कसं त्याला सारखं धुत होता मग ते धुवायला गेल्यानंतर ते फक्त अचानक हात जर लागला तर ते असं तडकतय, आणि ते फुटला म्हणून त्याला दुसरा मागवला परंतु अ हे त्यावर साईज दिसत होती अशी म्हणजे मोठी. त्याच्या अगोदरचा जसा बऊल होता त्याप्रमाणे परंतु ते घरी मागवल्यानंतर त्याचे दोन्ही हात मिळून जेवढी मुठठी बनते का नही तेवढं छोटं होत ते. हा मी त्यावेळी ड्युटी वर होते हा. आल्यानंतर मी ते-ते पार्सल आलं त्यावेळी फोन करून घरी सांगितलं पार्सल आले घ्या म्हणून. म त्यानी घेतलं आणि म मला फोन करून सांगतोय मम्मी माझी दोनि हात मिळून एक मुठ्ठी तयार होते ना तेवढंसच आहे ते बाऊल म्हणायला मी. माझे मासे कुठे बस नार म्हणे, नि मग त्यात मासे भरले तर पाणी कुठे ओतु म्हणायलागला. ठीक आहे राहू दे सोड म्हणलं आपण ते रिटर्न करूया. अन बाहेर कुठ चांगलं भेटतय का बघून घेऊया म्हटलं म्हणजे कसं. लगेच साईज वगैरे पण समजून येत नाही त्यावर.
होय, होय म्हणजे काही वर साईज असते, काहीवर साईज नसते पण असं पण होतं.
हा ते इंसात वगैरे दिल्यामुळे मला पण काही समजून आलं नाही
हा हां
म्हणून मग मी पण बघूया म्हणलं मागोल आणि ते इतकी पातळ काच होती की नाही त्यामुं मी म्हणलं अगोदर द्याय जा परत म्हणलं नाही तरर ते आपल्या हातून कुठ तर ते फुटून जायचं
होय होय मी पण आता हा हे मागवताना काय केले आधी रिव्ह्यू बघितला कोण मागवले का काय मग ते जेने मागवले त्यांचं मी व्यवस्थित बघून घेते कसं आहे काय मग नंतर ना मागवले प खूप छान आलेयथ प्रोडक्ट
हा हा हा येते एखादा असस्त चांगला एखादा असत बेस्ट
होय होय आणि लहान मुलासाठी पण कॉम्बो पॅक मागवले ते लहान मुलाचा ज्यामध्ये ते बाळाची मच्छरदानी वगैरे सॉक्स कपडे शर्ट मुणजे हाफ शर्ट तीन आले हो खूपच छान आहे
अ म्हणजे किती वाजतू होत्या
हा एक अठ्ठावीस वस्तू होत्या त्या म्हणजे हो पंधराशेला कॉम्बो मागवले पंधराशे
होय मग त्यात पावडर वगैरे सगळं असेली बाळाचं
हो नाही पावडर वगैरे म्हणजे ते मागवले नाही कपडे म कप कापडच्या ह्याच्यामध्ये मागवले मी ब बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी होईल
हा इतकीे मोठे
हा मोठी ब्लँकेट खूप छान आहे, एकदम मऊशी आहेै म्हणजे. थंडीच्या दिवसात मलासाठी चांगलं य ते. होय होय खूप छान आहे ती त्यामध्ये. फुल शर्ट तिनाले हाफ शर्ट तिनाले.
हा
लंगुटे लंगुटे एक सहा आले.
हा.
टोपे आल्या तीन भरपूर काही साहित्य त्यामध्ये मिळालं. आणि खूप छान आहे असं, प्रोडक्ट एक नंबर प्रोडक्ट मिळाले त्यामध्ये.
ते कॅप वगैरे पण असतील ना त्याला.
हो कॅब वगैरे ते सगळ मिळाले त्यामध्ये. कॅब पण खूप छान आहे, त्या बरोबर त्याला बसतील अशा कॅबचा आहे.
तुमचा पावसाळा होऊन गेला, तरत.
होय होय होय.
हम्मम.
कॅब आहेत चक्स हात मोजे पाय मोजे. खूप छानल आहे तरी मु
हा हा हां.
असे चांगले प्रोडक्ट मला की काय वाटत नाही, आणखीन मागवा असं वाटत. ते.
पण ते मागवायची सवय लागली क नाही, किती पैसे खर्च होतात, काय होतात काय लक्ष जात नाही. काही नाही अगच आपला पण मागवत सुटतोय.
होय होय.
आपले बारा मिनट होत आलेत.
होय? चालतय चालतय, ठेवा ठेवा. हा.